हॅलो हॅलो हा नमस्कार ताई हा नमस्कार. येतोय का आवाज? हो येत तोय मला पण.
अच्छा अच्छा मग तुम्ही काय अ म म्हणजे काय चाललंय काय सध्या तुमचं?
सध्या आमचं काय आता सध्या स्वयंपाक बीपाक करायचा संध्याकाळ
घरातल्या लोकांच बरोबर आहे ते तर आहेच हो घरातले हो बरोबर आहे ते तर आहेच.
पाऊस नाही ना आमच्याकडे पाऊसच नाहीये पावसाची वाढ बघत ते सर्व पेरणे वगर वगैरे बाकीये आता आमच्या पण घरी शेती वगैरे आहे ना
अरे वा बरं बर शेती आहे पण आता ही काळजी नाही का पावसामध्ये हम् बर अरे वा काय मग तुमच्या शेतीत काय
आता ते कांदे आणि मका करतात आता पावसाळा आला ना तर आता मका टाक
अच्छा बर बर बरं हम्म्.
ते माझे नाते मोठे दीर आहेत ना ते त्यांचा मुलगा ते करतात. पण मग मला जावं लागत मी ज ते अशी
अरे वा म्हणजे तुम्हाला बरच माहिती आहे शेत ता बद्दल
हो मी पहिले म्हणजे मी काय म्हणतात ना शेती शेतीच्या म्हणजे तिथे शेतीतच राहायचो. आम्ही शेती वगैरे करायचो. मग नंतर मी आली जन्म कसन तरग आम्ही सर्व माहिती आहे शेतीची काही हे नाही तस
ते म शेती म्हणजे जर आप आपल्याला पेरणी करायची असेल. तर मग आधी काय म्हणजे करावं काय लागत. म्हणजे ते
पहिले कस. ते कस असत शेत असत ना. पहिले आता आता उन्हाळा होत ना तेव्हा उन्हाच्या टायमाला ते शेत वगैरे सर्व नांगरून वगैरे टाकते. नांगरल्यानंतर हा कारण तयार अ ते म्हणजे पेरणीसाठी शेती वा ते शेत असताना ते तयार करतात ना अगोदर. ते काही काडी कचरा गहण वगैरे असते तर ते काढून ते हा स्वच्छ करतात हो म्हणजे जस आता पहिलं पिकनिक आलं त्याच्या पिकाचे ते गुड वगैरे असत. तत् ना आपण घेतात वरते आणि ते खाते झाड ह हा ते काढ. आता समजा मक्का लावलेला असला मक्याचे ते बुड असतात तर ते जाळायला त्याला पण वापर वापरतात. घरी लोक वेचून ती घाण वेचून सर्वत ह मग सर्व स्वच्छ केलं. कि त्यानंतर पाऊस पडला मग ते काही काही बारीक बारीक गवत वगैरे उगवून येत पूर्ण. मग ते गवत उगवलं का? ते गवत असं कोळ ब असत ते मारतात. मारल्यानंतर मग? म्हणजे गत ना अननेसेसरी झाडामध्ये का गवत काही पण मग ते हा मगवत निघन जात मग हा मग ते निघून जात हा तर निघून ते छोटं छोटं आता पाऊस पडल्यावर कस असे छोटेछटे गौत उगवून येतात. काही पण मग ते मोठे होत हा हा हम् मग अं ते मोठे नाही होत मग ते काढून टाकलं. का मग पुन्हा पुन्हा त्याच्यावर म्हणजे ते कोयत्यानी ह ते करतात. आणि म त्यानंतर सऱ्या म सऱ्या वगैरे पाडतात मग म्हणजे मग कटा खायच.
हा हा हा मका टाकायचा असेल तर मग ते जे मका तुम्ही टाकतात सऱ्या ह सऱ्यामध्ये मग ते हाताने टाकतात. का तुमच्याकडे मशीन आहे.
नाही असं म्हणजे प हे अस नागर ना? नागर असतो आणि हातात.
नांगर त्याच्यात टाकायचं असतं बी आणि ते पुढे हा. हा हा.
मागून टाकत जातात ते काही काही लोक कसे काही काही लोक असे आपण जसं बी लावतो ना असं टोचून टोचून
हा तस टोचून ह मी तेच म्हणून विचारलं अच्छा पण त्याला वेळ खूप लागतो
ते काय ते मधेच टाकतात असं एक एक बी एक एक बी टाकत चालतात त्या नांगराच्या मागे आणि त्या त्यानंतर आहे ना मग पुन्हा ऊणाशी ते फळी फिरून देतात कारण हे पक्षी वगैरे बी असतात ना
अरे हा बरोबर बरोबर ते खाऊ नये म्हणून खाऊ नये म्हणून बी अच्छा त्याच म्हणजे एकाच वेळेस एकाच वेळेस होतं का ते
हा नाही प पहिले बी पहिले हा पहिल्या दिवशी बी पेरतात ते एकाच दिवस होत नाही ना जर झालं तर लगेच हॅलो मशीन नाही आता ते कशी लाकडाचे नाही ते हे असत ते नांगर सारख नागराची ते कशी सरी अस पडती ना अशी खोलगट
हो हो हो हो हो हो.
त्याच्यामध्ये ते बी टाकत चालतात बी टाकतले असा रेक एक की असं. त्याच्यावर माती नाही लोडता येत ना म पुन्हा मग बैलांनी किंवा टॅक्टरनी
पावनाशी तिफळीती जाडहळी असती तिफळी असं जाड लागत सारखं म ते फिरव तात ते फिरून पूर्ण फ्लॅट केलं जातं मग शेत मग ते फ्लॅट झालं का मग त्याच्यात वरून पुन्हा पाणी पडलं कि मग अ ते मकीत उतर उत रुन येतात
मक्या उगवते अच्छा अच्छा अच्छा बर मग हे जे पाणी वगैरे जे आहे शेतीला द्यायचं तुमच्या शेतामध्ये विहीर आहे का.
हो विहीर आहे ना. पण ना मक्कीच कस असत अ जास्त करून वरच्या पाण्यावरच असतो ना म्हणजे पावसाच्या पाण्यावर हा हा पावसाच्या पाण्यावर पावसाळी पिके जे पावसाच्या पाण्यावर येतात आणि उन्हाळ्यात जे असतात ते मग विहिरीत विहीर आहे मोटर आहे मग त्याच्यानी पाणी भरतात ते जर
अच्छा म्हणजे कांदे कांदे उन्हाळी कांदे उन्हाळी
कांदे उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये आता जूनमध्ये आता की टाकतील मग.
मके टाकत आछ बर हमम मग म कांद्याला पाण नाय मग तुम्ही विहिरीत
विहिरीत हो पंप ह मोटर आहे पंप आहे हा त्याच्या टाकत भरतात ते पाणी त्याला पण अस आठ दिवसात पंधरा दिवसातून पाणी द्यायचं.
अच्छा बरं मग त्याला पण वेळ असेल ना इतका वेळ इतक्या वेळेस त्याला पाणी द्यावं लागेल वगै बर
हो हो पण म्हणजे अ जवळजवळ आठ पंधरा दिवसातून देतात पाणी.
देता नाही एका दिवसात एका दिवसात किती वेळ चालू ठेवायच एक तास दोन पास
जेवढे आता त्याचे ते बन आता तम हा तुमची विहीर किती साल सरी भर हा तेवढं भरल तर इकडचं वाफ भरलं. का मग दुसऱ्या वाफ्याला लावायचं असं ते वाफे केलेले असतात ना त्याचे चौ को अशे हा मग ते वाफ भर हा दुसऱ्या ला ते अस डायरेट जास्त पण नाही देऊ शकत नाही कारण ते काही जमिनीत जिरलं जातं सगळं पाणी म्हणे आपल्या हा मग आपल्याकडे पाणी पण पाहिजे ना
पाहिजे हो आणि जास्त ह पाणी नको असेल ना सडून वगैरे जायचं नाही.
हो तेच पाणी सरम जात ना विहिरीतलं पाणी कस पाणी विहिरअटली की मग म थांबतात मग एखाद दोन मग भरस तोपर्यंत जोपर्यंत पाणी आलं त मध्ये मग फरक हो पाण्याचा हो हो हो पाणी कमी होऊन जात ना विहिरीच मग दुसरीकडन दुसरीकड- घ्यावं लागतं कोणाकडंन बी आजूबाजूला विहिरवाले हा मग त्यांच्याकडे असल का त्यांच्याकडे घेऊन देतात त्यांना पण एक टॅक्टर एक टॅक् कांदे देतात ते देतात
हो ते तर आहेच हो बरोबर आहे ते असं केल्याशिवाय एकमेकांना हो मग एक बर्
साठ सत्तर क्विंटल ला वर असत एका ट्रॉलीमध्ये.
हो बाबा
हा तेवढे का द्यायचे त्याला. आणि मग. पाणी घ्यायचं त्याच्याच्याकडनं असे. काही लोक तर काही लोक आमच्या गावातले ते नुसते त्यांची शेती नाही. करते त्यां आमच्या विहिरींना पाणी आहे ना नुस पा खरचं पैसे जमा कर
पाणी पाणी देऊन तो त्यांचा बिझनेस सुरू झाला एक प्रकारच म्हणजे असं.
याला पाणी देत त्याला पाणी दे आणि ते कांदे घे फक्त मग कांदे विकायचे त्यांना काय हाताला नाही पायाला मळ नाही. तो माणूस त्याचा मोटर चालू करून घेणार पाणी इथ भरून घेणार याला
बरोबर चांगलंय म तो त्याच्या स्वतः त्याच्या शेतामध्ये काय पिकवतो मग.
ते पडीत असतात मग माझी एक लहान दिर आहेत ना माझी लहान दिर आहेत ना ते तसेच करतात त्यांच्या विहिरीला जरा चांगलं पाणी ये ना. तर त्याच आणि देतात याला त्याला
बरं बर नाही चांगला आहे हा एक बिझनेस आहे काय असं एवढं माहिती नव्हतं असं असतं म्हणून नाही चांगलं आहे ज्याच्याकडे पाणी आहे तो देतो
मग पाणी म्हणजे आता कस आता झाड लावलेत आहेत ते तुम्ही ते मरायला लागले त्या पाण्याचे तान हे झालं तर मग. पिकात पिकावर पण परिणाम होतो ना मग त्याच्यामुळे पाणी तर लागतच मग पाणी लागत तर ते असं असं असे करतात मग
हो कोण देणार हो फुकट कोण देणार आता
हा मला सुद्धा माझे सखे म्हणजे माझे तथ फिर येत ते समजपण्या करतो ना म शेती त्याला सुधाच्या नील त्यांना कांदले एक ट्रॉली तेव्हा त्यांनी पाणी दिलं
अ मला वाटलं शेजारचे वगैरे तुमच्या गावातल्या वगैरे तस चालू असत
पण देतात शेहरच्यानी तरेच दिले होते ते माझे शेतती ते म्हणून पण मग सखे नाही देत उलट चांगले त्यांच्यापेक्षा असतग चुलत, चुलत आहेत त्यांनी दिलं मग च्या वेळेस एक दोन वेळा
चला तुमच्याकडनं मला छान माहिती मिळाली तुमच्याशी बोलून खरंच छान छान वाटलं
ठीक आहे आता माहिती आहे मला म्हणून सांगी